हो मजेत.
अच्छा हम हम आपण हा टॉपिक घेऊया. अ टॉपिक आपण म्हणजे रँडम बोलूया. असं कोणत्या टॉपिक वर की अ वनस्पती औषधी आयुर्वेदिक चालेल?
ठीक आहे बोला.
हां. तर आता कस आहे माहिती ना गोळ्यांचा परिणाम हा किडनीवर होतो, हम.
हॅलो.
हां बोला ना म ऐकते मी.
हॅलो,
हा बोला ऐकतेय म्हटल.
हां हां तेच मला वाटलं रेंज गेली की काय.
तर त्यासाठी आपण कसं आज काल आयुर्वेदिक गोळ्या खाल्ल्या पाहिजे ना?
हो.
हा ते आयुर्वेदिक गोळ्या खाल्ल्यामुळ काय होईल की जो जी किडनी आपली खराब होते
अच्छा,
हां ती खराब होणार नाही म्हणजे आप पल शरीर अस म्हणा की मेंटेन म्हणजे आपलं शरीर अस म्हणा कि रेग्युलर म्हणजे त्याला ती सवय होऊन जाईल का न काही दुखलं तरी न गोळी खायची नाही का?
हो आपलं शरीर सुदृढ राहू शकत.
ते सुदृढ राहू शकत, आणि आपण गोळ्या कोणत्या खाऊ कोणत्या नाही त्यांनी कारण प्रत्येक गोळीमधी केमिकल्स असत ना?
अच्छा हम्म.
आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक
हो.
जस आता म्हणजे भरपूर ठिकाणी आयुर्वेदिकच गोळ्या खाता आता तुम्ही बघितलं असेल कंबर दुःखी, पाट दुःखी याला लोक दवाखान्या जात नाही कारण की दवाखान्यात जाऊन पण ती गोष्ट नीट नाही होत ना?
हम्म. हो.
हा, म्हणून आयुर्वेदिक गोळ्या ब घ्यायच्या, आणि आयुर्वेदिक वनस्पती पण आहे. आता सपोज मला खोकला येतोय तर मी दूध आणि हळद टाकून पिणार नाही का? आडूळसा आहे, आडूळसा आहे, परत त्याला कोरोनामध्ये पण बघा अ लोक खोकला आला की दुध आणि हळदच प्यायची. मोस्टली तर.
हो दूध आणि हळद पण प्यायचे. आणि तपासाठी तो पाला असायचा. अ शतावरीचा पाला, हो शतावरीचा पण पाला घ्यायचे लोक. त्यांना शारीरिक त्रास हो शरीरात जो त्रास होत होता त्याच्यासाठी.
तेच तर आजकाल
हा लिंबाचा पाला पण घेत होते लोक
हा निंबाचा पाला पण घेता अहो हवा हवामान किती चेंज होत चालय त्याच्यामुळे अस लोकांना त्रास वगैरे होत या गोष्टीचा
हो ना हो ना
हम् जस हवामान चेंज होत चालले तशी माणसं बदलत चालले
हो त तर हाय ते म्हणजे आपल्याला निसर्गावर आपण जर अत्याचार करायला लागलो तर तोही आपल्यावर अत्याचार विचार करतो
तेच तर मग पावसाच तीच गोष्ट झाली ना
हो झाडांची कत्तल चालू आहे एका प्रकारे आपण कत्तलच म्हणू शकतो
हा झाड आजकाल पर्यावरणामध्ये पर्यावरणामध्ये झाडच नाही तुम्ही बघितलं का जंगल तोड मागे झाली होती किती त्या प्राण्यांची किती हाल झाले.
मग ते शहराकडे येतात ना मग राणी
हा म्हणून देव बरोबर सगळं बघतो आता पावसाचं बी तेच झालंय जून जु जून संपत आला पण पाऊस नाही आला आजची तारीख वीस आहे एकोणावीस आहे.
पूर्वीच्या काळी असं नव्हतं पूर्वीच्या काळी व्यवस्थित वेळेवर पाऊस यायचा लोक झाडं लावायची झाडं लावलं म्हणजे लावणं असं नसायचं. झाड लावली का त्यांचे ते जोपर्यंत ते त्यांच्या डोक्या एवढे होत नाही तोपर्यंत त्यांची पूर्ण
हा ते तर आहे आणि आपल्या घरापशी अशा खूप वस्तू राहता का त्या वनस्पती नाही का आपल्या शरीरावर काम करता.
हो भरपूर येत ना आपल्याकडे बघा आपल्या. अशी वनस्पती कोरफड आहे परत लिंबाचा पाला आहे. हो हो हो आणि जास्वंदीचा पाला आहे.
हो ते तो तर आणि जास्वंदीच फुल पण केस प्रोटेक्ट केसांना बघा आप केस बघा गळत वगैरे असतील तेलात टाकून जास्वंदी पण मस्त आहे म्हणजे ती तेलात उकळवायची.
हम् हम्
आणि केसांना व लावायचे मग तेच तर केस वगैरे गळतात का बरं हेच तर म्हणजे मेडिसिन टॅबलेट आहे गोळ्या आहे पॉवरफुल राहता.
हां
त्याच्यामुळेच तर केस वगैरे आपले गळतात सगळे.
हो तेच ना मग म्हटलं हो आपल्यास जेव्हा सगळं पण आपल्या त्याच्यातलं ज्ञान नाही ना त्याच्यामुळे आपण मग हे दुसऱ्या गोळ्यां मेडिकलच्या गोळ्यांकडे धाव घेत
हा आहो थोडं काही दुखलं का आपण लगेच चला दवाखान्यात जाऊया. अ लो आजकाल लोकं अंगावर काढतच नाही काही गोष्टी ‌
हो
रस्त्यावर आता खूप लोक आयुर्वेदिक घेऊन बसत्या बरं. हे म्हणजे हे ते लोकच हां ते लोक हो खरं केमिकल घ्यायची सवय पडली. काही झालं का टॅबलेट घ्या.
हो म्हणजे शरीराला केमिकल जात आणि मग तुम्ही मध्येच आयुर्वेदिक घेणार मग ते शरीराला पचत नाही.
पचत नाही सवय आणि ना विषय हा एखद्याच्या शरीराला जस सवय झाली ना मेडिसीनची, गोळ्यांची तर त्याला ह्या आयुर्वेदिक औषधाने काहीच फरक नाही पडत.
ते जास्त दिवस आता बघा लहानपणापासून जर... आयुर्वेदिक वनस्पती असतील किंवा आयुर्वेद औषध असेल असय ह्याचे जर सेवन करत राहिलो. आपल्याला पुढे जाऊन मेडिकलच्या गोळ्यांचा काही त्रास नाही होणार. पण लहानपणापासून मेडिकलच्या गोळ्या घेतोय. त्या केमिकलच्या गोळ्यांच्या औषधां सेवन करतो आहे तर मग आपण भविष्यात जर आपण कधीतरी आयुर्वेदिक औषध घेतलं तर त्याचा त्रास होतो मग आपल्याला.
त्रास होतो पण मग कोरोनामध्ये तर जास्त करून लोकांनी आयुर्वेदिकच खाल्लंय बरं. खाल्लं गोळ टॅबलेट असं
हो आणि आयुर्वेदिक म्हणजे आपल्या घरातच आहे सगळं बघा मी मथीचे दाणे आहे मेथीचे दाणे रात्री तुम्ही एक चमचा पाण्यात भिजत घाला.. आणि सकाळी अनाशा पोटी.. अशा पोटी तुम्ही ते क्कचा चावल... त्याच्यावर एक ग्लास पाणी पिऊन घ्या म्हणजे तुमचे जे गुडग्यांचा त्रास असेल तर गुडगे दुख असल तर तो त्रास कमी होतो त्याच्याने..
हो बरोबर आहे. आणि तुम हात हात वगैरे बघा ना लागलं सुजलं.. रगत रोडा लावता ते घसून नाही का.
हो ना हो ना हो ना.
हम्म तो पण एक आयुर्वेदिकच आहे ना हळद चालते हाताला. त्यानी बरं होत बोलता हो हो.
हो आयुर्वेदिक दुकानांवर मिळून जाते ती आंबी हळ.
हा तेच तर आयुर्वेदिक दुकानांवरती भरपूर नि... भरपूर पण लोक आजकाल त्या गोष्टी महाग नकोय त्यांना मेडिकलमध्ये जाऊन.. एका गो एका.. एका गोळीचं नाव सांगून ती गोळी खायची त्यांना बास.
मग ते कसं असतं जे दुखणं असतं ना या मेडिकलच्या गोळ्यामुळे दुखणं दाबलं जातं. पूर्णपणे शरीरातन बाहेर नाही पडत. आणि म्हणजे मग तो ह परत परत तो त्रास होतो लोकांना.
हा ते तर आहे.
हा विषय आहे मेडिकलच्या गोळ्यांचा आणि मग ते एखाद्या वेळे जास्त... प्रमाणात गोळ्या वगैरे घेतल्या तर मग आपल्या किडनीवर लिव्हर वर परिणाम होतो त्याच्या..
होतोच होत खूप होतो परिणाम म्हणजे.. खूप डेंजर परिणाम होतो. आणि चांगलं नाही अहया गोळ्या खाणं खूप हानिकारक आहे. आजकाल लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा आता नाही होतो तास. तो सगळ अस एकखटीने निघत तो त्रास असं थोडा थोडा बरोबर सगळं निघतं..
हो ना याच्यामुळे आपण जास्त आपला कल... आयुर्वेदिकऔष औषधांकडे पाहिजे.
आयुर्वेदिकच पाहिजे खरं.
हो औषध आपण लहानपणापासून किंवा आपण थोडे... सतरा अठरा वर्षाची वय असेल तेव्हापासून जे रा.. खाल्ल्या तर भविष्यात आपल्याला त्रास न होत त्या गोष्टींचा.
तेच तर आणि आजकाल गोळ्या खाऊन पण दवाखान्यात जाऊन पण फरक नाही. पडत तेवढा वनस्पती आणि आयुर्वेदाने फरक पडतोय आता.
हो आणि जे आयुर्वेदिक वनस्पती असतात त्यांना काही... कुठलं रासायनिक खत नसतात किंवा त्यांना आपले घरातली शेण खतं असतील किंवा दुस गोमत्रचा शीडकाव करतात ते पण न ते पण काही गरज नसते त्यांना म्हणजे ते- निसर्गाचीच एक वरदान आहे. ते आपल्यासाठी की त्यांना कुठल्याही गोष्टीचे खत ची गरज नसते ते कुठेही जंगलात पण उगतात ते कोरडवाहू जमनीत पण असतात.
जे लोक बगा काय म्हणता आपल्या रस्त्यावर बसता बघा आयुर्वेदिक औषधं घेऊन ते लोक जंगलात भट भटकंती करूनच ते औषधं आणतात.
हो तिथं काही खताची गरज नसते. त्यांना त्यांना ते विना खताच म्हणजे ते आपल्याला निसर्गाच एक वरदान अस आहे. आपल्या आरोग्यासाठी अतिउत्तम.
ते तर आहे.
हो तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या अ लिंबाच्या काडीचं दातान केलं तर तुमच्या पिवळे हो पिवळे दात असतील किंवा तुम्हाला दात चा दुखावा होत असेल किंवा दातातला रक्तस्राव होत असेल तर ते तुम्ही दातन जर नेहमी केलं तर मग ते सगळे तुम्हा तुमचे आजार बरे होतात
हा आणि दात, दात जर दाड जर दुखत ती लोक ती कॅट्रॉल एक गोळी भेटती मेडिकल मध्ये जाऊन आणता पण दाताखाली तुम्ही तुरटी किंवा शीताफळीचा पाला माहितीय ना तो जर धरला तुम्ही तर किती फरक पडतो
हो त्याच्याने पण दुखणं कमी होतं.
हा दाताच खूप कमी होतं आणि आजकाल दाताच्या खूप समस्या आहे कारण की म्हणजे आपण लहानपणापासून दात चॉकलेट खाय कॅडबऱ्या खाय त्यानी नंतर खूप त्रास होतो. हम्म तेच का.
हो त्याच्यामुळे त्रास होतो लहानपणापासून मग सगळं साखरीच्या गोष्टी खातो केमिकल युक्त पदार्थ.
हा तुमच्या सोबत बोलून छान मस्त वाटलं तुम सोबत बोलून बर का आयुर्वेदावर हो चालेल. आपण परत करूया कॉल उद्या.